हा बोला की
अ बोल ह मला ह्याच सांगते चिकनची रेसिपी
सुख करताल का काय सिक्स्टी फाय सिक्स्टी फिक्स रुपये सांगू
हम्म कारण जास्त तुमच्यात पे करतात ना
हा हा चिक्न हिस्टी पाहिजे सांगतो
हम्
मग पहिला काय करायचं चिकन आणायचं ताजं ताजं
हम्म हम्
मग अलग्ने धुऊन घ्यायचं स्वच्छ स्वच्छितून घेतला कोण फलोर पीठ असते बघा ते चिकन मध्ये कॉर्नप्लो पठ कॉर्नफ्लॉवर पीठ हो कुठ खाली बसणार आहे हा कॉनप्यर पिठ भेटते
म्हणजे असं ह्याच्यामध्ये मिळते काय बेकरीत
हो दुकानमध्ये बेिकरीत ना हो दुकानमध्ये भेटते हा दुकानमध्ये कॉनफ्लोअर पीठ मिळते
हा हा हां
मग ते दुकानमधन कॉन्टोर पीठ आणायचं
हम
असते एक तीस रुपयाला अर्धा किलो चाळीस रुपयाेला काहीत अर्धा किलो असं असते
हम् हम हंम
बाळू पाटलाच्या कुठं पण भेटते मग ते आणला चिकन मध्ये कोण पीट टाकायचं मग जरासच चिकन मसाला जरा टाकायचा त्यात.
हम्म हम्म
चिकन मसाला जरा टाकला की नाही लाल कलर तर असच लाल कलर टाकायचं आणि काय करायचं अल्ल, लसुण. आणि मिरचीच पेस्ट करून घ्यायचं.
ह हां
आलं लसूण मिरचीचा पेस्ट. हेच कि ओ हिरवी मिरची हां. म्हणजे जरा हा जरा असं लसूण जास्त आणि जरा आलं पण जास्त.
मग ते पेस्ट मीळतेे ते घालायचं काय?
नको हेच आम्ही रेडी करून घ्यायच पेस्ट केलं म्हणजे चांगलं लागते.
हा हा हां
हे आम्ही पेस्ट करून घ्यायचं. त्यात कॉर्नफ्लोअर आणि चिकन मसाला जरा आणि ते लाल कलर जरा टाकला असता. आणि त्याच टमाटो सॉस पण त्यातच टाकायचं
हू टमॅटो सॉस टॅमॅटो सॉस म्हणजे विकत आणायचं का काय?
हा विकत आणायचं टोमॅटो सॉस.
हं हं
मग नंतर ते पेस्ट काय केलं असतं बघा आम्ही ते पेस्ट त्यात टाकायचं.
हम्म हम् हम्म
पेस्ट टाकला हा आलं, लसूण, मिरचीच पेस्ट टाकायचं त्यात.
हा म्हणजे एकदम एकत्र करायच का ते वेगवेगळं करायचं?
नाही नाही सगळं त्यातच घालायचं ते चिकन मध्ये काय काय म्हटलं ब कॉर्नफ्लवर ह्याच्यामध्ये अ
म्हणजे मिरचीच बारीक पेस्ट वेगळं करायंच का म्हणालोय.
नाही नाही सगळं एकत्रच आलं, लसूण, मिरची, तिनी पेस्ट एकत्रच. करायचं तीन्ही एकत्र पेस्ट तेला सगळं त्यात घालायचं ते म्हणजे कॉर्नफ्लॉवर, चिकन, मसाला, लाल ते कलर
हा हां
काय केले ते टोमॅटो सॉस सगळं घालायचं आणि पाणी जास्त घालायच नाही पाणी जास्त लागत नाही जरा अस का सांगा पहिलाच चिकन धुऊन घेतल्यामुळे त्यात पाणी असते.
हम् हम् हं
हे कॉर्न फ्लोर पीठ टाकायचं मग सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव. काय तर तुम्हाला पाणी लागणार असल तर घालायचं नाही तर पाणी घालायचं नाही त्यात. तुम्ही त्यात कडीपत्ता पण टाकून घेऊ शकता आणि बारीक
हा हां ते त तळताना खरं काय हे करायचं ना.
नाही नाही तळताना नाही त्यातच टाकून घ्यायचं ते.
ते चिकनात हम्म हम्म
ते आतच सगळं त्याच पेस्ट केलं असतं मग सगळं मिक्स त्यातच करून घ्यायचं ते.
हा हा हां
त्यात सगळं अस कालून घ्यायचं कालून मग गरम तेल करून त्यात सोडायचं.
हम हां.
जरास टोमॅटो सॉस जरास जास्त घातला म्हणजे टेस्ट ला भारी लागते.
ह हां हां ते टामॅटो साॅस आपण ते चिकन नंतर खात चिकन संग खातय. त्याच काय ते वेगळं ते व्हय ते त्यात घालायचं.
होय ते त्यातच घालायचं तेव्हाच टेस्ट चिकन सिक्स्टी फायला.
होय
अ एककडेयतं अंडा फोडून मििून घालंय ते काहीच करायं नाही र म्हणजे तस केल तर एक नंबर हो आहे
हम्म मी केवलो त नाही मत ताना म्हणालोय सांग कसं करायचं करून बघाल बरं एक
हम्म हम्म मग तुम्ही काय कसं करता काय
कात
चिकन सिक्स्टी फाय्ह वगैरे नाही.
मी करतच नाही ग चुक करतोय सोड म हम्म. मग ते सांगे फुठली सांखी रेसिपी म्हणजे असं. ते सगळं मिक्स झाल्यानंतर असं म्हणजे असं डायरेक्ट असं तळायचं का असं भिजत ठेवायचं.
काय मी्या ज्यामध्ये फ्रीज म ठेवा करायला ठेवा तसं काहीच करायचं नाही
असं भिजत भिजत काय ठेवायचं नाही
काहीच नाही नुसत तुम्ही कालूला नाही मिक्स केला नाही सगळं मीठ टाकायचं की जरा मीठ टाकायचं लक्षात लक्षात नाही मला मीठ टाकायचं घ
न मग पहिलावर टाकाय पाहिजे गं.
होय मीठ टाकायचं की. मी टाकलं क नाही मग टेस्ट देत मीठ सगळं टाकून तुम्ही सोडून मगला कुरकुरीत पण करायचं नाही.
हां.
तेवढंच मडियम हिच्यामध्ये हे करून काढायचं टोमोटो सॉस. लावून खावा तुम्ही तसच खावा भारी लागते.
होय तुमची मम्मी करते ना म्हणून मला म्हटलं तुला माहित असणार चिकनची रेसिपी.
हो. तिकडं आमच्या अजी करत त्याने
अ करता का मममी
आजी करत हो ते आजी करत त्यामुळे मम्मी आम्हाला सगळ्यांनाचेते घरात आमची आजी करत होते. त्याच्यामुळे आमच्या मम्मीला मला आमच्या हरात फोन करण पोरं कोणकोण होय आणि पोर पोट भरून खात होते कसं दुकानातलं आणल्यालं दहावीस रुपये दोन फड तीन फूट असे येते ह.
तकता अनंदच्या वर्तनतते
नाही विकत आणला कुठं पुूरववरती विकत कधी तर पोरं लईस खाऊ वाटले. महाग झाले पोर कधीच जरा खऊ वाटले आईशी दोनशे ऐंशी रुपये किलो झाली
हम कुठ तीनशे रुपये किलो देतात आम्ही काय शंभर च आणलं की आम्ही तिकजण खातोय ते काय आम्ही डायरेक्ट सुख पात्र करतोय रिकाम होतय
आ मला किलो आणलं किलो आणलं तर पुरत नाही
ह किल तुमच्यात पुरवतण्या सोड पोर आहेत आणि तुम्हाला जास्त तसं नव नाही नाही आवड जास्त तुम्हाला ते जे आहे नाही जे माणसाला आवडते तेच माणूस खाते नाही
खाात ते होय होय
त्यामुळे आम्ही मास जास्त खातोय ब खत का बोलायचं किलापमीीठ जास्त हो आमच्यात मास जास्त मी आ किती दिवसात मी आ आणलं चिकन
होय-
हम्म मासं नव्हतं ना आता दोन दिवस झालं मासं नाहीेत
परवा शुक्रवारी आणलंत मटन चिकन मला मी मटन खात नाही मला चिकन
मी बी नाही सोड मी बि चिकन मटन काय उरसाला तेवढंच वर्षात नाही एकदाच
अ ते पण नेहमी खात नाही. होय पोरांनमुळे आम चिकन नाही पहिल्यापासूनच खात नाही मी लहानपणापासून मटण खात नाही. चिकन पण खात नव्हतो पाचवी सहावी ला येऊन मी चिकन ची सवय करू चिकन जरा जरा जरा खाऊन मग सवय झाली चिकनची
हम्म हम्म हम्म हम्म
मला कसं हॉस्टेलला ठेवलीत ओ एक पहिली ते पाचवी
हा हा का?
त्याच्या हॉस्टेल सुद्धा म ठेवोलते मला पहिला पहिली ते पाचवी लय वांड होतो म्हणून मग त्याच्यामुळे त्या हॉस्टेल ठेवण्यामुळे मला काय खाऊन सवय नव्हतं माहितच नव्हतं ना
हम्म
त्याच्यामुळे मी काय खात नव्हतो अंड एक सोडून काहीच खात नव्हतं.
तिथं काय अव्हेलेबल हॉस्टेलमध्येध्ये नसते सोड चिकनच
नसतेय तिथं आठवड्यात असं देत होत झालं तर ते मला माहितच नव्हतं. खाऊन काय त्याच्यामुळे ते खायला बघतच नव्हतं. मग कसं मी इकडं आलो सहावीला मग आच्या घरात चिकनचं दुकानल्यामुळे जरा जर मऊ खायचं
हम्म हम्म हम्म जरा जरा खाऊन खाऊन सवय झाली.
हम्म
बरं झालं गे असून दे आम्हाला काय पाहिल्या पास ना काय आम्ही का जास्त तेवढं काय आवड नाही सोड खातो आहे पण तेवढंच कवा तरीच आठवड्यात नाही एकदा खाल खाल्लं नाही नाही तेपी मासा खातोय बघ आठवड्यात ना तेपी तीन महिन्यात ना परवा खाल्ले लाल पाण्याला आल्यावर खाल्ल्यावर लाल पाणी घालत की नाही त्यापैकीला प बाकीच काय नाही खाऊले बिवले खाऊ वाटतं नाही ते काय
होय होय काय का खेकडच पण चांगलं लागते की नंतर खातो कि आवडतंय मला खेकड्या खेकड्याच बुद्दू आतलं
हम्म खेकड जास्त खातात सोडं आमच्या घरातले खातात मी खात नाही बाई मी खेकडं खाली पोटात टोचतर मी उपवास धरते ना गुरुवारी त्यामुळं हम्म त्यामुळे खेकडं खाली ना पोटात चावतय
होय काय
म्हणून खात नाही मग माश्याचं बी तसंच करतेस का काय म्हणजे असं
नाही माशाच फ्राय असं नाही आम्ही हेच की रवा लावून
रवा लावून तळतीस ना हा तेच म्हणाले मग तू तेलात तरळतीस काय असं डायरेक्ट सोडतेस वरण तेल
नाही तव्यामध्ये तेल जरा टाकायचं.
ह मी तसं करत नाही मी तळतोय तळून काढते.
नाही आम्ही तसं रवा लावायचं जरा रवा चटणी मीठ मग ते तळतात बघ सगळ हं
चटणी लावलं क नाही करपतय धुरळा उडतोय.
हळद आणि मीठ हळद मीठ लावायचं. आणि आलं लसणाची पेस्ट कुठे जरी असली तरी लावायच नसल तरी चालतय सोड आणि ते लावून की नाहीे मग रवा लावायचा. नंतर तर ना तळून झाल्यानंतर मग वरण चटणी लावून खायाच.
व्हय
हा मग ते चटणी घातलीस की धूळ उठत नाही. करपत नाही.
करपत नाही बारीक गॅस ठेवताव आम्ही.
बारीक गॅस ठेवल्यासर बिन नंतर नंतर करपत ते ग आणि आतल भाजत नाही असं होतय.
नाही नाही आमच्याकडे तसं होत नाही. होते ब
होते बरोबर. आमचं का तसं का नाही
हम्म चालतय की‌. पेपर म आता पेपर दे. हम्म पेपर झाला या म्हणस अ अभ्यास कर चालत ठेऊ काय. हा ठेव.
निकोज, नैतिक कडी घाल. दोघ पण वरती या. हॅलो कट करा तुम्हीच माझा मोबाईल चालू होईना झाले.
हा हा करतो थांब.